हॅलो खरखर खरखर आवाज येतोय खरखर
आता
हा
हेडफोनचा प्रॉब्लेम आहे फोनला बोला काय म्हणता?
ह अ काही नाही काय कुठल्या विषयावर बोलायचं
हे फोन वर नाही बोलायचं
कुठल्या विषयावर बोलायचं ते बोलतात ना?
नाही
हम्म बरं आम्ही अ पावसाळ्यात काय पावसा हो ना काय आहे ना मी गावाला गेले होते ना त्याच्यामुळे त्यामुळे
अच्छा मी तेच म्हटलं आहे की नाही म्हटलं शहरात का शहराच्या बाहेर कुठे गेला म्हटल्या
नाही शहराच्या बाहेरच गे ली हो पण आली आ काल आली आता चालू झा काम आपले रज ज
हम्म हम्म
ह
बरेच दिवस झाले फोन पण नाही भेटघाट पण नाही झाली ना म्हटलं बघावा म्हटलं विचार मी काय फोन कर होते
ह ह करायचं ना मग
म्हटलं असतील काही कामात वगैरे म्हणून म मी पण नाही केलं ऍक्च्युली मी काल ट्राय केला होता एकदा पण ते सारखं सारखं टूक टूक वाजत होतं लागत नव्हता फोन म्हटल कदाचित कुठेतरी आउट ऑफ रेंज मध्ये असतील
नेट नेटवर्क इशू तिकडे गावाला नेटवर्क भपूर नेटव प्रब्लेम येतयध त का मा आ व म्हणजे नेट लू असायचं पणडयरेक्ट दाखवायच नाही ते नेट म्हणजे नेट नाही अस दाखवायचं कोणाला कल लावाय तर कॉल लागयच नाही मग नंतर मला म्हणजे मेसेज यायचा की ह या व्यक्तीने मिस कॉल केलेली आहे तुम्हाला मग तेव्हा कळायचं की अच्छा यांची फोन आलेली मग त्यांना फोन करू पर्ण
का नाही मी फोन तुम्हाला याच्यासाठी करणार होती पाऊस पडून गेला फिरायला कुठे जायच खर विचारायला म्हणून कॉल करणार होती
त्यांमच्याकडे पाऊस पडलाय का जोरात आला का
हो छान झाला पाऊस चार पाच तस चालू होता चांगला
पाऊस जाऊया ना कुठं जायचं
आमच्या इकडे आहे एक ठिकाण हिरवळ वगैरे अशी छान आहे आणि पाऊस वगैरे पडून गेला ना क अजून छान दिसत तिकडे सकाळ सकाळच्या पाऱ्यात जर ल घ सात सा सात आठ नऊ पर् समजा तिथे पोहोचलं ना
हा हा
दुख दुख सारखं वातावरण असत आणि जवळच हा जवळ एक छोटासाच धबधबा आहे आणि तिथून एक नदी वाहतीय आजूबाजूला थोडस सगळं अ छोटे छोटे डोंगराळा भाग आहे छान आहे पण निसर्गरम्य वातावरण आहे एकदम
सांगलंय ना मग जाऊया की
तेच म्हटलं कधी जायचं काय जायचं यांना विचारू या म्हटलं तुम्हाला कशी आवड आहे ना
हो ठरू ना एक दिवस जाऊ फिरयला तर पाऊस पड ल्यानंतर कसं थोडस अ हिरवळ पण होती ना मग तेव्हा छान वाटतं जायला ता सध्या अजून हिरवळ नसेल
शहरात पण मग कसंय त पावसाने पण बिचाऱ्याने त्याची त्याची हद्द वाटून घेतलेलीये, तो कुठे पडतो, कुठे नाही पडत इकडे कस दोन तीनदा झाला पाऊस ना आणि त्या काल परर्वाच्या वेळेना चार पाच तास चांगला चालू होत मुसळधार होता मस्त आम्ही भिजलो पण खूप पावसामध्ये छान झालच हम्म मजा आली मग काल तुमची आठवण झाली होती मागच्या वेळेला नाही का आपण अशीच पावसाळ्यात एक ट्रीप काढली होती.
हो हो हो अजून
त्यांना त काही लागला नव्हता पाऊस पण आपण तिथे नेमकं स्पॉटवर पोहोच आणि पाऊस सुरू झाला होता बघा.
हो बरोबर माझे हम्म माझी मैत्रिण पण होती सोबत.
हम्म.
बरोबर बरोबर. मस्त मजा आली ती पण आता ती पण काय आता ती तिचे काय काम असतात. त्याच्यामुळे तिलाही विचारलं तर ती म्हणते बघू जाऊ बघू जाऊ.
कुठे आहेत का नाही ते सध्या इकडे का कुठे बा गेलेल्यायेत.
नाही नाही आहे ना आहे. इकडेच ए पण आता तिची काम चालू झाले ना ड्युटी चालू झाली.
हम्म हम्म.
नाही मला वाटत तिची मुलगी बिलगी आलेलीये वाटत त्याच्यामुळे तसं बघू आता. आहे अजून प्लॅन तिचा पण आता काय करते काय माहिती तिचा काही फोन नाही आला अजून मला.
हा म्हणजे कस कुणी अजून तयार असेल ना या यला ठीक आहे काही हरकत नाही कारण कस जेवढं जास्त जण राहिलेत ना मग तेवढी धमाल मजा पण करता येते नाही का? दोन तीन जणांमध्ये नाही मजा येत अशी कमीत कमी पाच सहा जण तरी पाहिजेत. त्याच्या हिशोबाने म्हणजे कसंये हसी, मजाक, फिरण, गिरणं मग ते छान आणि आठवण पण राहून जाते नाही का?
हम्म मग आहे ना ती धरून तिची मुलगी तिची सुन येते की नाही माहित नाही सुन मग मुलगी तर आलेलीये आता सध्या
हा हा.
आली तर बघतेय विचारून आली तर चांगलंचये.
बाकी काय म्हणता? कुठे गेल्या होत्या तुम्ही गावाला?
हम्म आमच्या गावाला.
अच्छा.
शेतीये आमची तिकडे. असं थोडं काम होतं यायचं फिरून गावाला. कोर्ट कचेरीच्या तारीख असता जावा लागतो मग.
अच्छा.
मग यायचं फिरून तिकडं मग तिकडे गेलं का तिकडून तसं गाव जवळ पडतं मग जाय च गावाला पण जाऊन यायचं म्हणजे तेवढ्याच तिकडे भेटी पण होऊ जातात.
एखादं दिवशी आम्हालाही घेऊन चला तुमच्या गावाला शेत शेत तुमच्या तोंडून खूप ऐकलंय. तुमची शेत ये शेत ये आम्हाला पण बघायला मिळेल.
चला ना मग आम्ही कुठे नाही म्हणतोय चला.
तुम्ही काय तुम्ही एकट्या एकट्या निघून जाता सांगत पण नाही कि मी जाते का काय म्हणून.
हे माझं सास अचानकच ठरत असं अचानक भयानक कारण ते तुम्ही असं कोणाला सांगूही शकत नाही त्यावेेळेस यायचं का तुम्हाला? असं
आपण मग जाण्याच्या अगोदर म्हणजे कसं एक दोन दिवस अगोदर तर ठरत असेल ना तुमचं कि हा आज या-या तारखेला जायचंय का त्या तारखेला जायचंय असं.
एक दोन दिवस अगोदर असं नाही ठरून होत काही पण असं काही आलं का अचानक तिकडून फोन बीन आला का मग निघते.
पाऊस पाणी काही झालं का नाही गावाकडं?
नाही नाही अजून काही नाही पाऊस वाट बघताते पावसाची. हवा चालू आहे मात ती उडते सगळे धूळ उडते
कायतरी
नाहीय पाऊस पडले शिय पेरणी नाहीई ना जेव्हा पाऊस पडेल तेव्हाच फेरणे काहीच नाही आता सध्या ढिकळ मल वाघ शेतात
अच्छा
आता बाकीची काम चालू आहे कांदे वगैरे असतात ते त्याच साफसफाई विकायची ते शेतीच शेती पण म्हणजे अस शेतातले कचरा घाण काडी कचरा ते ेती काम चालू आहे
अच्छा
पेरणीच्या अगोदरची मशागतीची कामं जे काय पेरण्याचे अगोदर करतात ते मशागतीची शेतीची त्याला पण अगोदर सगळं घाण वगैरे शेतातलंठ हो काडी कचरा जमा करावा लागतो ना
आता कस तुमच्याकडेशी शेत आहे म्हणून तुम्हाला माहित ती बाबा काय करतात काय नाही करतात आमच्याकडे शेतच नाहीेया
ह
त्याच्यामुळे आम्हाला काही माहीतच नाही असं कसं कोणाकडे असलं ना मग छान वाटत त्यांच्या मळ्यात जायच पार्टी वगैर करायची छान अशी छोटीशी नाही का किंवा मग मळ्यात वगैरे असं स्वयंपाक वगैरे बनवायचा तिथे जेवायच झाड खाली बसून अस छान वाटत एक छान पिकनिकची पिकनिक होन जाते
तो अस बाहेर बसायचं बंगल्या तेचा बंगल्या बाहेर अस फोर्स मध्ये बसायचं जेवायला संध्याकाळच सगळं आणायचं इथं बाहेर आणि बसायचं बाहेर जेवायला
किती छान वाटत असेल ना
हा मग मस्त वाटायचं जेवायला असं संध्याकाळी सात सात साडेसात पर्यंत जेवण होऊन जातात ति सात साडेसात किंवा आठ आठ वाजता हा ते लोक लवकर जेवतात आणि लवकरच झोप
इकडे तर आम्ही सात साडेसात ला स्वयंपाकाला लागतो
नाही नाही तिकडे खेड्यामधील लवकर जेवणा होतात लवकर जेवण करतात लवकर झोपतात आपल्याला झोप येत नाही आपल्याला नवर दहा वाजून जात त्यां एक एक झोपवून जात तोपर्यंत आपण बसायचं इकड उलट पलट हून
ते लवकर उठतात जरा मग उठता आपण सकाळी लवकर न त्यांना काम असत ह मग लवकर उठतात सकाळी सहा काल तर मी किती पाच वाजताच उठली होती पाच वाजता आजपासून उठलेली माझे असे डोळे लागत होते दुपारी असून झोपयची पण काम चालू होते त्याच्यामुळे झोपत पण नाही आलं हो
तुम्ही कधी निघाला तिथून सकाळी का दुपारी...
मी दुपारी निघाले सकाळीच नाही निघाली दुपारी म्हणजे दुपार नंतर.... पाच साडेपाच ला सव्वा पाच ला...
अच्छा...
पाच वीस ला निघाली गाडी.. चार पण ते गाडी अशी स्लो होती. हळूहळू हळूहळू हळूहळू आली. त्याच्यामुळे उशीर लागला यायला मला... नाहीत असं साध मोस्टली तीन तास साडेतीन तासात येऊन जात पण ते गाडी.....
आहे ती इकीच हळू हळू चालवत होता आणि त्यातल्या आो टर्न वरती का... न मारयचं त माणस इकडच तिकड तकडच इकडच त्याच्यामुळे झोपही झाली नाही काही.... गाडी मध्ये झोपव असं वाटलं आ गाडी ते झोपता आलं नाही. शीटावर न माणूस सरकायचा इकडून तिकड तिकडून इकडे.....
हे आजका ते महामंडळाच्या गाड्यांना.... पण काही रंग नाही राहिलेले आहेत नुसते सगळे कराब असे डबे झाले आहेत ना ते त्याच्यामध्ये प्रवास.... रस वाटत नाही अजिबात...
गाडी... समोरून चांगली दिसत होती नवीन परिवर्तन बस सारखी पण काय प्रॉब्लेम होत काय माहिती... एकदम अस असा टर्न मारायचं ना तो.... टर्न मारला का इकड खिडकीकडून डायरेक्ट इकडच्या साईडला.... माझी तर पि माझी तर पिशव... ठेवली होती ती पिशवी डायरेक्ट पडली उलटी झाली पूर्ण उचरले सरळ के..... मग शिटा खाली घातली ती....
नवीन ड्रायव्हर असेल नाही तर कोणी...
जुनेच दिसत होते. काही नवीन नव्हता वाटत पण तो जरा काय म्हणतो ना. चॅम्पियन ड्रायव्हर होतात पण जरा... चॅम्पियन होता वाटतं.
ह मग कधी जायचं ठरवा म्हटलं मग... आणि कळवा मला तसं म्हणजे मग त्या हिशोबाने मी पण तयारीत राहील.
हम पुढचा पाऊस पडला का मग जाऊ...
अजून पुढचा पाऊस... मग तोपर्यंत माझ्या इकडे काम निघून जातील म.. मला नाही जमणार याला मी बिझी होऊन जाईन म परत...
बरं बरं चालेल बघू लवकर लवकर प्रयत्न करू जायचा...
चालेल तसं कोण कोण येणारे काय येणार आहे मला तसं कळवा आणि सांगा मग...
हो...
चालेल ठेवते...